हम् काय नव्हते
आता म्हणलं काय करते. ऑफिसमध्येध्ये काय काम करतेस काय घरी येस आवरल का घरातलं.
आवरलं बाई आत्ता जस्टच आवरलं बघा नाही तुझा फोन आला
हो तेच म्हटलं मग काय बनव आज काय बनवलं जेवायला आवरल जाऊन आले कॉलेज ला क्लास केला.
ह् ह् ह ह
अगं काय बनवलं जेवायला.
मी काय नाही बाई मोगन. म्हणजे मुगाची डाळीचे जराशी सुकी भाजी बनवलेली.
हा
ती केली होती
आपले जमते
ये अ अंतर गहू जवळ आहे
उपवासाचा काहीतरी बनवायचं नाही. का मग
बनवला नवरीचे वरी असतो ना त्याचं भात बनवणे. वणीचा भात.
काय उपवासाचे थालीपीठ येते काय.
हो येतं की पण ना.
हॅलो.. हॅलो.. हॅलो आवाज येतो का. हॅलो